हा, ताई नमस्कार!
नमस्कार! कशा आहात?
आम्ही, एकदम मजेत.
हा हा.
काय म्हणता, तुमच्याकड हा आमच्याकडे आहे पाऊस तुमच्याकडे काय म्हणतो पावसाळा?
होय, भरपूर दोन तीन दिवस झाल.
हो, ना कंटिन्यू कंटिन्यू चालू असेल?
होय होय, कंटिन्यू काही त्याला म्हणजे हेच नाही.
ह ह ह आमच्या इथं आमच्या इकड पाणी साचाले सुरुवात झालीय आता
होय का इथे म्हणजे एवढ जोरात नाही पण आहे पण कंटिन्यू पाऊस तु नसल्यामुळ थोडं थोड हे व्हायलाच लागले आता नाले वगैरे तर भरायलाच लागले
हो ना आमच्या इथे आमच्या सायटीत तसं उतार आहे त्याच्यामुळे मग सगळं गावचं पाणी येतं आणि आमच्या सोसायट सोसायटीमध्येच आमची बिल्डिंगच तुमते जरा
होय का
हो बऱ्यापैकी असते
भरपूर आता त्या न्यूज व वगैरे पण किती याय लागलेत चार दिवस झाल पाऊस सुरु झालाय तर कितीच म्हणजे लगेच पाणी वगैरे साटायला लागले.
हो मुंबईला तर लगेच सीचत पाणी एकदम
होय ना तुम्ही मुंबईला असता का
दुसऱ्या पुण्याला असतो
होय ना मुंबईमध्ये काय ते थोडा पाऊस पडला तरी लगेच भरलेच
आणि आता पु पुण्यातही तसच हालवायला लागलं आता तीच कंडिशन आहे सगळी सगळीकडेच पाणी पाणी म्हणजे काय कन्स्ट्रक्शन होतं बिल्डिंग बांधता आणि काय पाणी जायचं काही मार्गच काढत नाही असं वाटतं
होय ते त्या ह्याच्यामुळेच हा पावसामुळे जास्तच प्रॉब्लेम्स यायला लागलेत
हो ना सणवाराच तेच होत खूप प्रॉब्लेम होत पावसाळ्यात
होय आणि पाऊस नसला तरी पण प्रॉब्लेम असतोय आणि पडला तरी पण माणसांना प्रॉब्लेम लागला आता तेच ना आता एवढा दिवस नव्हता तर असं वाटत हो बाई कधी पाऊस पडायचा किती उन्हाळा उन्हाळा तर ह्या वर्षी बघितला ना तुम्ही
हो खूप खूप म्हणजे अक्षशा पावसाची वाट बघून बघून थकले होते सगळे क कधी पडेल एकदाचा तर पावसाने पहि पावसाातच चांगली झाडी लावली हाय हो
ह्या वर्षी काय झालं म्हणजे ऊन पण भयंकर पडलं ना ह्या वर्षी
हो खूप खूप होतं तेच ना आता पावसाळ्याच्या स ना मग खूप प्रॉब्लेम येतोता गणपती आले आता बघा मग बाहेर पाणी असलं की प्रॉब्लेम होतं बाहेर जायला यायला पण सणवाराचा
होय भरपूर काही त्याला हेच राहत नाही आता कालपर्वा तरी एवढं होतं की दोन पण बाहेरून जाऊन यायचं म्हटलं तर नकोच झालं एवढी खिचकीच वगैरे झाल्या ना बाई
हो ना तेच ना आम्ही आता गणपतीमध्ये वगैरे ढोल वगैरे वाजवायला इतकं म्हणजे पण कधी कधी जायला कंटाळ येतो की पाऊस आहे पण मग एकदा घरात न बाहेर पडायला कंटाळ येत पण एकदा गेलो ना की खूप छान वाटतं मग पावसात पण वाज ला खूप मज्जा येते हो खूप मज्जा ये हो जातो ना महिना दिड महिना आधी अस प्रॅक्टिस चालू होऊन जाते आता ह्या वर्षी अजून जाय रजिस्ट्रेशन करायचंय मग जायचं आता
म्हणजे ग्रुप कितीचा आसतोय तुमचा असा
त्यांचा असं काही काउंट नाही आहे जेवढे येतील तेवढे भरपूर आहेत पाचशे त्याच्या वर म्हणजे आहेत सगळे तिथे मग बॅचेस असतात नाही नाही एकदम फ्री आहे आणि खूप शिस्तबद्ध आहे तुम्ही ति तर सगळ्यांना दादा म्हणायचं दादा लोक सगळ्यांना ताई म्हणतात लेडीजला म्हणजे वयाच काही नाही छोटा असलं तरी त्याला दादा म्हणायचं मोठ अस तरी त्याला ताई दादा म्हणायचं आणि एकदम म्हणजे डिसिप्लिन आहे तुम्ही सचविंगम तोंबा ू असं काही नाही काहीच खाऊ नाही शकत त म्हणजि तेें आहे असं फालतू लफडे नाही काही नाही एकदम म्हणजे जे आहे अध्यक्ष त्याचे हा ज जे ओनर आहे म्हणजे ते इतके शिस्तबद्ध आहे की लगेच बघूनच ते सांगतील आणि लगेच तुम्हाला सगळ्यां समोर म्हणजे रागवणार तुमला म्हणजे इतकं इन्सल्टेड फील होणार आणि लगेच जर त्यांना असं काही वेगळं वाटलं तर लगेच काढतात तिथून काढूनच टाकतात तुम्हाला यायचंच नाही सांगत ते डायरेक्ट इतकं म्हणजे लहान मुलांसाठी पण इतकं छान आहे डिसिप्लिनड असल्यामुळे खूप म्हणजे मुलांना छान वळण लागणार कारण त्यांचे नुसत फक्त ढोल नाही नंतर त्यांचे पूर्ण वर्ष का काही परा्रम ल असतात मत कोणाला ह असेला ात हंडीकॅप आश्रम मध्ये काही देणगी असेल तिथे जातात हम् आता समजा कुठे पूर आलाय तिथे मदतीची गरज असेल आणि जाऊ शकतात पो खप रात पण प्रॅक्ट बा प्र लोकांना सोडतात दागा लोक असा एक खूप असं इतकं छान डिसिप्लिन आणि शिस्तबद्ध आहे खूप छान वाटतात इथे गेल्यावर
होय ना आणि असं किती वय वय किती असतं म्हणजे कि ती व वयापासून घेतात
काहीच नाहीये लहान मुलं पण येतात येतात हो तीन तीन दोन दोन तीन तीन चार चार वर्षाची मुलं पण आहेत छोट छोटे त्यांचे त्यांचे ढोल आणतात ते तेवढे छोटे ढोलकना मिळत नाही ना मग ते स्व कारण मुलं एवढं काही वाजवणार नाही तर मग ते त्यांचे ढोल आणतात पण आहे सहा सात थोडश्या पासनाचे ढोल ते लोकं आणतात. दोन तीन ठेवलेले आहेत त्यांनी, मग वाजवणार्या वाजतात आणि तुमची रेग्युलरिटी असली आणि छान असलं. कि मग आपल्याला गण गणपतीत जायला पण मिळतं वाजवायला. आता कसबा हो गण, कसबा गणपती जो पहिला मानाचा असतो पुण्याचा तिथे पहि हना पण मान नसतो त्यांना मग जातात तिथे सिलेक्टेड स्टुडंट सगळे जातात तिथे पार्टिसिपेंट खूप म्हणजे गण गणपतीत तर पूर्ण खूप मज्जा वाटत दहा दिवस कुठे ना कुठे वाजवायला मिळतं मजायचं खूप छान वाटतं
होय ना
तुमच्याकडे असतात का गणपती
गणपती असतात ना पण असं फंक्शन वगैरे काय नसतं एवढं म्हणजे एवढं असं काही नसत हा ते दुर्गा देेवीला वगैरे ते असत ना त्यावेळेस फक्त ते नवरात्रा गर् वरे हा
छ बरं आता तुमच्याक, मोदक वगैरे सगळं म्हणजे, किती दिवसाचा असतो गणपती तुमच्याकडे?
आमच्या इथे म्हणजे अ ते दहा बारा दिवस काय असतं ना? आठ दहा दिवस. म्हणजे कस ह्याच्यानुसार येतात, ना ते मग ते तस असतं हा म्हणजे असं काय काय मुबई वरे पाच दिवसर्न व तस नत, प्रॉपरले दिवस असतात ना दहा बारा दिवस ते सगळे असं फक्त एवढं ह नसत म्हणजे, म्हणजे ते कस असत मुंबई पुण्यामध्ये कि हा हा, तस नसत, फक्त आता समजा पहिले दोन दिवस ण का आप डेकोरेशन वगैरे करेल ते त्याच्यानंतर गौराई ना मग गवरायचे दोन दिवस असतात फक्त, मग त्यावेळेस हा मग ते डेकोरेशन करणं वगैरे, घवराईं मध्ये मज्जा येते खर तर ते दोन तीन दिवस छान असत.
मग ते गवरायचं तर खूप करायला लागत. म्हणजे भरपूर असं बनवायचं वगैरे, पदार्थ ओके मग सगळ मग सगळं तुम्ही घरी करतात.
हो सगळे पदार्थ तर ते गावी असल्यामुळे ते असतच ना! विकत वगैरे जास्त नाही सगळे जे आपण तेव पयचे वगैरे पदार्थ असतात ना! ते सगळं आम्ही गौरायला ठेवायला म्हणजे विकत वगैरे पण आणतो. पण शक्य तो घरीच बनवतो मग ते काय. कानवले परत हजुरी नंतर शंकर पाय घ रव्याचे लाडू. बुंदचे लाडू, परत गुलाबजाम अ हय भरपूर जे, आपण सग गळ असत ना होय. सगळं किती ठेवतात तर किती चार पाच चार पाच त्याच्या तिच्या समोर, पण घरी पण आम्ही त्या निमित, आपण करतो पण ना असं ह. मग त्याच्यासाठी म सगळच करतो घरातलं पण खचत आणि आची फॅमिली मोठी असल्या मग ते राहतात.
अच्छा चांगलं त्यानिमित्तानेही सगळ्यांना बोलणंही होत. सल
हो ते दोनार चार दिवस होत ना तीन दिवस होत ना गौरीचे त्यावेेळेस खूप छान त्यावेळेस कसं आमच यत असत अ की, पहिल्या दिवशी गौरीच बसते ना मग ते मुखवटा वगैरे आण आमच्या इथे भरपूर बायका गोळा होतात, म्हणजे प्रत्येकीचं पण बसवायला वगैरे जायचं. असं हम्म, परत नंतर पहिल्या दिवशी तिला याच भाजी भाकरीच नैवेद असतो आमचे इथे,
अच्छा!
ह जास्त आवाज येत नाही ना तुम्हाला,
हा थोडा येतोय. हा ते ते ऑडिओमध्य येणार तस नाही नाही चांगलं आहे म्हणजे तीन दिवस गौरायचा तुमच्याकडे अस
हा हा पूर्ण होतोय तीन दिवस मग दुसऱ्या दिवशी कसं असतं. अ तिला वेगळं म्हणजे सजावट वगैरे करायची परत तिला फ ते सगळं पदार्थ वगैरे ठेवायचे पोळ्याच निवेद्य वगैरे करायचा. असं हा आणि, हे ऍडिशनल करतो, ते आहेच पण तिला पोळ्याचा नैवेद्य असतो चं आमच्या इथे कंपलसरी पुरणपोळींचा हा आणि अजुन आम च्यात दोन बसवतात. होय. आमच्या इथ खूप छान गौरीच, म्हणजे गणपतीच
म्हणजे गवराईच्या वेळेला उत्सव सारखा वाटत
होय होय होय. त्याच्यानंतर कसं असतं, ते म्हजे आमच्या इथ सहसा मंडळाचा वगरे असतो ना मोठा. मग तिथ सगळे म्हणजे मोठ माणसं वगैरे कशी तिथं जातात. मग बायकांना काय असं जाता नई ना एवढं लहान वगैरे अस. त्याच्यामूळ बायका एवढ काय नसत. पण गवरायचं ते तीन दिवस ना फुल धमाल. म्हणजे पूर्ण दिवस रात्र बीजीच अस
हो पूर्ण ते तुम्ही फुल डे तीन चार दिवस पूर्ण बिझी अस
होय होय पूर्णच. ते बनवण्यात हच्याात आणि ती ती सजावट वगैरे करण्यातच दोन तीन दिवस कस जातात समजतच नाही.
तसे बोलून
हो ना ऐका एक पाच दहा मिनिटं असू द्या, मग त्याच्यानंतर हम्म चालेल, तुम्ही आता नंतर क